हॅलो, हा हॅलो, हा हॅलो.
हॅलो.
बोला हा येतोय आवाज बोला ना मॅडम. हा येतोय आवाज, येतोय हॅलो, हो नमस्कार बोला.
येतोय ना मॅडम.
मला, हो मला आहे ना, तुम्हाला अस एक. विषय बोलायचं होतं, शिक्षणाबद्दल बोलायचं होतं, तुम्ही जे शिक्षण केलंय ना त्याच्याबद्दल सांगाल का? काही माहिती. हॅलो. हॅलो, रेंज मध्ये या तुम्ही! हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. येतोय का आवाज? हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा येतोय ना आवाज? रेंज मध्ये या तुम्ही, रेंज मध्ये.
आ तर्मावस्
हो आता येतोय रेंज मध्ये बसा, हो, हो मला आहे ना तुम तुमच्या. नाही ना शिक्षणाबद्दल काही माहिती हवी होती, तुम्ही जे शिक्षण केलंय ना त्याबद्दल माहिती हवी होती. तुम्ही सांगाल का काय माहिती?
सांगू शकताय ना मॅडम, एम. पी. एम. केलेलं होतं मॅडम मी.
एम. पी. एम.
लेवलचा कोर्स होतो, म्हणजे समजा आता तुम्हाला एक प्र हा कोर्स होतो. मास्टर ऑफ पर्सनल मॅनेजमेंट. हो कोर्स होता तो प हो. तो आहे ना मॅडम दोन वर्ष येतो. टू इयर्सचा होता मॅडम. हो, हो, हो
आणि त्याच्यामध्ये काही सर्टिफिकेट हा का? म्हणजे जे आपण जे बाहेर आता बारावी नंतर आपण करतो कोर्सेस किंवा मग डिप्लोमा करतो, डिग्री करतो त्याप्रमाणेच हा कोर्स आहे का?
हो. म्हणजे आता समजा, आता एम एन पी झाला एम सी एम झाला, तर कसा हा एम एन पी चा कोर्स होता, एच आर लेवलचा कोर्स असतो मॅडम. म्हणजे समजा आता तुम्हाला एखादा, तुम्ही जॉबला आहे. अ एक एखाद्या कंपनीमध्ये जॉबला आहे, आम आणि तुम्हाला प्रमोशन हवंय. तर तुम्ही एम एन पी दोन वर्षाचा करू शकताय. तो असा आहे की, त्याच्या मध्ये तुम्हाला असं नाही की, तुम्ही कॉलेजला जायलाच पाहिजे वगैरे. तुम्ही घरात
हो. म्हणजे घरात बाहेरून बाहेरून देण्याची त्या कोर्स असं. आणि फि
फक्त एक्झामला. फी त्याची ना तीस हजार असते मॅडम.
हो का. आणि त्यात काय शिकवलं जातं? म्हणजे काय माहिती दिली जाते असं? एच आर लेबल. म्हणजे आपण जे कंपनी झालं किंवा असं कुठे ऑफि किंवा असं मोठे मोठे असतं, त्याच्यामध्ये अं एच आर म्हणून पोस्ट असते. त्याच एज्युकेशन दिलं, म्हणजे त्याच्याबद्दलच शिक्षण दिलं जातं का त्याच्यामध्ये?
हो हो त्याच्याबद्दल. म्हणजे समजा, आता तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेल्या आणि तुम्हाला एच आर लेवलची भेटली. तर तुम्ही हा कोर्स केलेला असला की, तुम्हाला पटकन ती भेटते. हो. आणि म्हणजे कसं तुम्ही, हा तुम्ही कसं ते एच आर लेवलला कस तुम्हाला? आता समजा तुम्ही आहे त्याच्यामध्ये एच आरये, ए एच आर मध्ये तुम्हाला जा टेन मेंबर आहे त्याला, त तुम्हाला हँडल करायचं काम असेल. एच आर लेवलच. हो. मॅनेजमेंटचं हो. मॅनेजमेंटच पूर्ण मॅनेजमेंट म्हणजे समजा, आता म्हणजे तुम्ही एक प्रकारचे एच आर च राहल तीथे.
ओके ओके हो हो. आणि ते इंग्लिश आणि मराठी दोन लँग्वेज मध्ये का? आपल्याला इंग्लिश च मध्यी करावं लागत असं काय आहे का त्यात? इंग्लिशमध्येच करावं लागत. हो हो. आणि त्याला बेस आपलं दाहावी चा बारावीचा त्याच्यावर ऍडमिशन भेटतं का? कसं भेटतं? अप्लाय कसं जर कुठं करायचं असं, आहे का माहिती तुम्ही?
हो आहे ना म सांगू शकते. मॅडम असं आहे की, त्याला ग्रॅज्युएशनच लागतं. ग्रॅज्युएशनच्या बेसवर म्हणजे, समजा आता तुम्ही बारावी झालेली आहे तुमची पण मग तुम्हाला बारवी नंतर आता तुम्ही शिक्षण म्हणजे तुम्हाला करता येत नाहीये, तुम्ही मुक्तविद्यापीठात केलेलंय मुक्तपीठाचे बेसवर पण तुम्ही एम ए क करू शकता एमपीएम. म्हणजे आता समजा आता आम्ही कसं पुना विद्यापीठातून केलेलं आहे ना. आता तुम्हाला जर कोणाला जर हव असेल तुमचं
केला का? आणि पण मग ग्रॅज्युएशन कशातून केलं पाहिजे आपण? म्हणजे बारावीला समजा अकरावी, कोणत्या पण काय म्हणता? फील्ड मधून केलं चालतं ना पण? म्हणजे आता आर्ट्स झाले सायन्स झाले कॉम्प्युटर सायन्स हे असे फील्ड असतात. त्याच्यातून आपण कोणतं पण करू शकतो ना. म आता समजा आर्ट्स मध्ये आपण मराठी असते समजा. आणि आपण मग हा तुम्ही सांगता एम पी एम तो कोर्स घेतला तरं मंग आपल्यांला ते हार्ड जातं कां मंग आवघडं जातं कां शिकांयला त्यांच्यासाठी इंग्लिश नाहीं कां म्हणजे तिथं तिथले ते टीचर असं ते प्रॉपर शिव शिकवतां कां ते सगळं
हो शिकवतांना एकदंम व्यवस्थित गाईडलाईन देतांत ते तुम्हांला फक्तं तिथे आहे नां समजूंन घ्यायचं असतं म्हणजे ते इंग्लिश पणं कायं म्हणजे ते अभ्यास असं तो कांहीं एवढां अवघडं नतो तुम्हीं वाचलं तरी तुम्हांला समजतं की बाबां यांच्यामध्ये कायं लिहायचं आपल्याला कसं करायचंय हां ते तीस दिवसं असते आणि पार्टिकली सांगितले गेले तरं तुम्हांला प्रोजेक्ट करांयचे असतांत समजां घरी कंपनीते येतं त्यांच्यामध्ये तुम्हांला तिथले कंपनीतले प्रोडक्ट कसे आहे कायं प्रकारचें प्रोडक्ट आहे त्यांच्याबद्दल माहिती लिहांयची असते ते कम्प्युटर मधूंन पणं शोधूंन आपणं लिहूं शकतंय त्यांचा प्रोजेक्ट करांयचा असतो फर्स्ट इयर चां तो प्रोजेक्ट असतो
नाहीं आंता तुम्हीं सांगि आंता एकदां आपणं घरी म्हणजे बाहेर पणं देऊ शकतो ते एझांम किंवा तो कोर्स बाहेरून पणं करूं शकतो पणं मंग ते आपल्याला प्रॉपर नां नॉलेज भेटतं कां त्यांचं असं म्हणते मी
हो मंग भेटतं नां मॅडम
भेटतं नां आणि कॉलेज कॉलेज मध्येचं असतं कां तो कोर्स म्हणजे कॉलेजमध्यें विद्यापीठमध्येंचं असतो कां
हो म्हणजे आपणं हे
म्हणजे कुंठल्या पणं कॉलेजिक झालं पुणे झालं मुंबई कुंठे पणं भेटूं शकतो आपल्या कोर्स
हो कुंठे पणं भेटूं शकतो नां मी तरं येथे केलेला आपलां नाशिक रोड मध्यें बिटको कॉलेज त्यांपाठी कोठारे यांची आहे नां तीथूंन केलां आहे तुम्हांला हां असेल कोणांला करांयचा असेल तरं तुम्हीं तिथूंन नाहीं करूं शकतां चाललं हो तीस हजार आहे
आणि नंतर नां मगं आपल्याला कायं भेटतं म्हणजे रिझल्टं आपलां जसं बारावीचा रिझ्टं वगैरें असतो किं ग्रॅज्युएशन चां रिझल्ट असतं तसां रिझल्ट भेटतो कां आपलां
हो तसांच रिझल्ट भेटतो
हां पासिंग पणं मंग त्यांच्यामध्ये पणं एक्झांम असेल त्यांच्यामध्ये आपणं पास नां पास दोन्हीपैकी एक होऊं शकतो कां पास होतंच नक्की शंभर टक्के असं कायं आहे
पांच म्हणजे कसं समजां आंता आंता हे कसं म्हणजे समजां तुम्हांला फर्स्ट सेमिस्टर असं फोर्थ सेमिस्टर असतं त्यांच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर लां समजां एक एखांद्या ए टीकेटी जरी लागली तरं सेकंड सेमिस्टंरला तुम्हीं तो क्लिअर करूं शकतां
हो एटीकिटी किती सब्जे विषयांसाठी असते ती
एक सब्जेक्ट सांठी असते म्हणजे
एकां सब्जेक्ट सांठी एक फेल झालं तरं हां हां करूं शकतो आणि चार सब्जेक्ट जशे आपणं आपले बारावीला वगैरें बारावीला नाहीं सॉरी आपले अं समजां आपणं ग्रॅज्युएशन मध्यें असतं आपले चार विषय गेले असं वगैरें तरं फेल झालं सांगता नाहीं कां टिकेटीपणं लागते वाटतं नां असं कांहींतरी आहे नां कां तरं त्यां पद्धतीचं नाहीं नां हे
तसं नाहीं हे पणं यायचं कसं आहे समजां आंता तुम्हांला तुम्हीं करूं शकतांय नां मॅडम त्यांच्यामध्ये आंता समजां तुम्हीं पास आऊट पणं तेच्यां प्रकारचे पणं तुम्हीं एक्झांम देऊं शकतांत त्यांच्या मध्यें नेक्स्ट सविस्तर आहे हा सहा सहा महिन्याने असते ना मॅडम म्हणजे आता समजा तीन महिन्या ज्या स्टडी झाला की लगेच सेमेस्टर चालू होऊन जातं.
नाही नाही आता आपला रिझल्ट लागला आपण त्या एका विषयात फेल झालो समजा म त्याचा पेप पर कधी राहते म्हणजे किती महिन्यानंतर राहील असं.
त्याच्याबरोबरच असतो तो म्हणजे सेकंड सेमिस्टरमध्येच त्याचा पेपर अस
हा नाही आपल्याला अभ्यास करायला किती दिवस भेटता त्याच्यामध्ये हे सांगाल का तुम्ही?
पूर्ण पूर्ण दिवस भेटतात ना म्हणजे समजा त्याच्याबरोबर हा हा विषयचां थ्री मंथ थ्री मंथ भेटतात. थ्री मंथाचा हा थ्री मंथचा असतो आणि थ्री मंथचा सेमिस्टर असतो ना त्यो.
हो हो त्याच्या थेअरी वगैरे ते आपल्याकडे ऑलरेडी असते फक्त अभ्यास करावा लागतो ना. पासिंग किती ला असते त्याची पासिंग म्हणजे आपल्या चाळीस मार्क पस्तीस मार्क वगैरे अशे चा असतो त्याचा पासिंग क म्हणजे आउट म्हणजे किती पैकी किती मार्क
फिफ्टीन फिफ्टीन ला असते फिफ्टी ला असते पासिंग.
पन्नास ला हा हा आणि किती पैकीची अस ती शंभरपैकीचा असती का ती?
हो शंभर पैकी असती.
पेपर्स आणि पेपर किती असता ते?
पेपर म्हणजे समजा आता तुम्हाला एक पेपर द्यायचं आहे ना आता समजा तुमचा एक कितीचा आहे तर त्याचा एकाच विषयाचा पेपर असतो.
हो का मग चांगलं हा हा आहे म्हणजे थेअरी पेपराचे अ ऑप्शनल वगैरे नाही ना.
ऑप्शनल नाहीये हा जसं एम ते एमस सी एम ला कसं ऑप्शनल असतं सगळं म्हणजे कम्प्युटर दुसरं पण तुम्हाला तेच देतात त्याच्यामध्ये तसं इथे नसतं इथं एच आर लेवलचच असतं. म्हणजे इथं आहे ना तुम्ही आर्ट आर्ट्स फॅकल्टीवाले लोक पण घेऊ शकताय ना. ते मेन महत्त्वाचं आहे आता तिथे कसं कॉमर्स फे अ फॅकल्टीचेस
ते आर्टसवाले समजा ते कला मधले समजा ते लोकं त्यांना थोडं हार्ड जात असं म्हणजे अव
नाही नाही नाही अवघड काहीच नाही कारण की त्याच्यामध्ये कळामध्ये आता आपलं सायकलॉजीया झालंय आणि हा सायकोलॉजी झालंय परत ज्यॉग्रफीचे थोडफार नॉलेज येतं त्याच्यामध्ये.
हो का.
अशे दोन-तीन विषयांचे नॉलेज बरोबर येऊन जातात त्याच्यामध्ये मंग ते काही एवढं अवघडतात नाही. आणि आपलं इंग्लिश तर असे आपण थोडंफार ते हँडल करू शकतोय ना.
आपल्याला जावा लागत असेल ना अधून मधुन म्हणजे कित ती त्यांनी सांगितले असतं प्रेझेंटी वगैरे लागत तसं ना त्यांना असं काही
नाही नाही तसं काही नाही त्याच त्याच कसं असं टायमिंग त्यांच आपल्या सारखं नसतो मॅडम त्याचा टायमिंग तीन वाजताचा तीन ते सहा टायमिंग असतो किंवा सात ते आठ असा टायमिंग असतो हो त्या त्या त्यावेळेत तसं आपण जायचं.
जायच हो हो हो चालेल ना मला जर पाहिजे अस ते ना म्हणजे आता कुणाला पाहिजे असलं ना तर सांगेल तुम्ही माहिती सांगितली एवढी छान तर मी त्यांना सांगेल का आहे म्हणून असं त्याच्या एक
तुम्हीच सांगा मग मला
हो कारण या हच्या जॉबसाठी हो याच्या जॉब साठी कसं ना पेमेंट पण चांगलं असत त्याच्यामुळे हा कोर्स केला तर फायदा त्यांचा नाही का.
तुम्हाला म्हणजे काय पेमेंटचा पण इशू?
नॉलेज पण भेटतं ना त्याच्यामध्ये आणखी हो नॉलेज पण भेटतं थथँक्यू हो थँक्यू.